बोल काय म्हण त होती
हॅलो काय चकन चालू झाले आवाजच येत नाही माझ्याु परसच होत हॅलो
आवाज मिऊन राहिला का रेंज मध्ये घे रेंज मध्ये
अच्छा नेहमी फोन करू नाही उचल
हव तो आता आता आला तो सध्या बाहेर गेलेला होता आता आला तो म्हणजे आता करून राहिली म्हणे ते तू बी फोन उचलणार ते मग तुला लावशील तर तिलें तर म्हणे की नाही म्हणे मम्मी मी आता आताच लावून राहिली पूजा मावशी बी आताच लावून राहिली म्हणे ते केव्हाची नाही लावून राहिली फक्त तिच आर हा हो ते बाबांना त्याला पाईप आणयला घेऊन गेले होते ना तेचे दादू म्हणे माझ्यासोबत चाल माझ्यासोबत चाल तर त्यांच्यासोबत गेला होता तो झोपला होता. ट्युशन ला जाऊन आला ट्युशनून आला साडेपाच वाजता झोपला मग सात वाजता मी त्याला उठवलं. उठवलं म्हंटलं उठ ट्युशनले जायचंय म्हटलं आणि हे कर म्हंटलं तर ते म्हणून मग तो झोपून गेला होता मग ते उठला बी नाही तर त्याच्या दाजून म्हटलं की चाल माये सोबत म्हणे पाइप आणायला मग ते पाईप आणयला गेला आत्ताच आला आता आला बी नाही. बाबा त्याला आवाज देऊन राहिली श्लोक, श्लोक तर ते भाजी पोळी घेऊन गेला तो खाली आताच कोन म्हणे मम्मी घे पूजा मावशीला फोन लाव म्हणते म्हणे पूजा मावशी चालू म्हणे पूजा मावशीवर पैसे येऊन राहिले म्हणे मम्मी आपल्याह्याच्यावर पैसे नाही येऊन राहील मग आपल्याला भेटता की नाही भेटत काय माहित म्हणे?
पैसे आले नाही पण ऐंशी रुपये दाखू राहिले परत
तेच येऊन राहिला.
हा पर कॉलेज
हा तो तेच सांगून राहिला. हा तर तो ते सांगून राहिला कि मम्मी पूजा मावशी
आमच्या घरातल्या घरात, आमच्या तीन आमच्या घरातल्या घरात तीन चार कॉल होतील.
हा हा हा पाच काॅल अवाय एका जणा एका जणाला तर फोन करून करून पाच पाच दहा दहा मिनिटांना लावलं तरी चालते ना आता बोलत असल्या ना तर दहा मिनिटं अस असं पाहिलं ना तर एक कॉलिंग चालू असते. आपण बात करतो ना? तरी मिनटं चालू होऊन जातात त्याच्यावर हा आणि ते मिनटं पाहायचे मग दहा मिनटं झाले की?
मी आईंना तेच म्हटलं एकाला दहा दहा मिनिटां लावायचाय कट
हा म्हणजे
करून म्हटलं तर म शिकव तरी चाललं पण आमचे
हा बोल काय झालं? हॅलो!
याचावर बघ हा हॅलो!
हां बोल हां बोल बोल बोल
म्हटलं आमच्या त आमच्या ह्याच्यावर तिघांच्या ह्याचावर केला ना आम्ही त्याच्यावर ऐंशी रुपये दाख होतायत, आलेल नाहीय आपण दाखवताय असं परत हा एका कॉल मागे ऐंशी रुपये येतील म्हणून
हा का नाही आमच्या याच्यावर काही दासपून नाही राहिलं तसं तो तेच म्हणते मम्मी आपण एवढं करून राहिल तर आपल्याला येतील की नाही येतील म्हटलं आता करून कर करून रायला तर येणार तर खरी ते दर्शनच बी चालू झालं ना
हा पण त्यांचं अकाउंट नाही ते अकाउंट हा नाही त्यांचं झालं ते चालू चालू झालंय त्यांचं ते पण अकाउंट ला पैसे कुठे येतील त्यांच अकाउंट नाहीये ना त्या नंबरचा बंद आहे ना मा मायनस मध्ये गेलेला आहे ना
हा हा
त्याच्यामुळे मग ते तू जा आहे बोलत फोन व आईच्या
हा बराबर काच राहायला तुम
असं काही नको बोलू चांगलं बोल जरा आ
काय म्हणते? हॅलो.
दि दिदीच्या दिदीच्याहित दिदीला बोलायला लावू राहिले ते आईच्या मोबाइलवर.
हं. म तेच म्हणलं काय म्हणत. हम्.
य म्हणे ते श्लोकण येऊ येणं केलं नाही का आपलं साईनं ते अकाउंट खोलायचं तस खोलून घ्या म्हणे तर ते - - त्यांच्या अकाऊंटसाठी नव्वद रुपये मागू राहिले ह्याले
हा.
आणि ते फ्री मध्ये खुल्लं होत वाटतं त्यांना
हा ते स्टुडंट साठी फ्रीमध्ये असते.
हा मग ते त्यांले फ्री मध्ये ह्याले पॅन कार्ड वगैरे मागितलं वाटतं तर आ - - त्याने त्याला काहीच नाही मागितलं म्हणे.
नाही स्टुडंटले फ्री मध्ये ते माझ्या श्लोकन खोलेला आहे ना? हं. ते अकाऊंट. नाही बा आताशी तर आला तो सध्याशी आला आणि फोन लावून दिला आता आणि त्याच्या बाच्या दा - - अजून भाजीपोडी माहितली तर त्याला भाजीपोडी द्यायला गेला तो खाली.
आमच्या इथं झालं जेवण घेऊन.
फोन केलताना तवा तुम्ही दादारी घेऊन चाल- बोली मावशीने माझ फोनून तो पोरगा बाहेर होता म्हटलं हाव तो बाबाला घेऊन चालला होता पाई आणाले. मग ते मग दवाखाान्यात. हं. मा
मग मम्मी ज देऊन जायचा फोन की दर तू बोल कॉल कर अशे म्हणून.
हा असं त मम्मी जर फोन देऊन गेला तर त्याच तर हे होऊन जाईन बा नुकसान होन जाईल त्याच. हम्म. नुकसान होऊन जाईन त्याच. हं.
बाई का दवाखान्यात गेली होती वाटतं. दु
माहित नाही बा काही माहित नाही. तुला आलता का फोन?
तिला मग अशी तर ते भाऊजींन उचलला म्हण आम्ही दवाखान्यात हाय.
कोणा आले पुरा झाले.
हा.
ह. काय म्हणे मग.
अगर ते आम्ही होत्या तशी माहे बी तस दुकु राहिल एक साईडला ते गोन्या उचलल्या होत्या ना आम्ही.
हं, हां. कववर ववर लावायचे की नाही माग
सिमेंटच्या गोन्या ते पाऊश यायला लागलं होतं ना. तसे मिठच्या गोण्या्या हलवल्या होत्या आणि आमचे पाय - - पावसाना पूर्ण स्टाईल मध्ये पाणी पुरयच्या तिच्या पाय बी सटकु रायलेथे कसे तरी ओढले आम - - कडून हाले